हॅलो हा ताई आवाज येतय ना हा नमस्कार झालं जेवण वगैरे मी इकडे चाकण मी चाकण वरूनच बोलतेय.
हो का मी ओझर वरून बोलते म अच्छा हो पाऊस चालू ये का तुमच्याकडे
नाई
अच्छा आमच्याकडे पाऊस आहे भर भुरभूर चालू आहे. हॅलो.
खर चालू आहे
अच्छा अच्छा. ह.
जास्त नाही चालू आहे नॉर्मल.
हा नाही इकडे पण नॉर्मलच आहे. हम हम झालं जेवण वगैरे. हो हो, तुमचे.
हा माझं पण आत्ताच आवरलं.
अच्छा माझं काय मेनू पेशल.
आज आलूची भाजी भातपोडी. तुमच.
हम्म च्छा. आज आमच्याकडे साबुदाणा वडे होत. साबुदाना वडे हाय आज.
हा का. छान छान. तुम्ही प्रॉपर कुठचे.
मी आम्ही नाशिकमध्ये ओझार आहे ना.
हा. ते तिकडे शिवनेरी लेण्यांद्री होत. हा हा, तिकड.
हा तर हा हा, नाशिक साईड ला येतं ते ओझर.
हा मी बघितले ओझरला आले होते तिथे गणपती आहे ना.
हो हो गणपती आहे त्र्यंबके आहे त्र्यंबकेश्वर. महाबळ हे काय म्हणतात पांडुलेन वगैरे.
हा हा. आम्ही शिवनेरी लेण्यांद्री आणि ओझरे तिन्ही स्पॉट बघितले होते.
अच्छा अच्छा आणि आप आमच्याकडे विमानतळ फेमस आहे ना एकच्यालच.
हा काय.
हम्म.
हो काय.
हम्म बाकी काय म्हणत आजू.
तुही काय करता.
मी म्यज.
ह हा, काय मला वाट जॉब वगैरे. करत असाल.
हो आता नगर परिषदमध्ये लागलीय मी ओझरच्या.
छान छान आज आज सुट्टी असेल.
हो आज सुट्टी आहे.
मुलं वगैरे.
एक मुलगी आहे मला.
हा हा.
अ सायबर सिक्युरिटीच्या तिसऱ्या वर्षाला आहे ती.
हा का, आणि मिस्टर काय करतात?
आम्ही आमची शेती ना.
प्रॉपर तिथलेच आहे तुम्हाला शेती हा शेती फॅमिली असेल मग?
हो आम्ही जाधव इथे प्रॉपर.
हा काय? चांगलं.
तुमची कशी फॅमिली?
माझी पण मोठी फॅमिली आहे, पण आम्ही इकडे आता अ- कंपनीत आहेत ना हे, ह त्याच्यामुळे नाही मुलं आता सध्या तरी नाहीेये.
अच्छा! म्हणजे अ नवीनच आहे का?
हा हा हा.
अच्छ! अरे वा! बर अच्छाच्छा! बाकी काय म्हणत अजुन? या मग कधी ओझारला आले तर.
आले होते मी मागे ओझरला.
अच्छा!
नेन अन्री, ओजरा आणि शिवनेरी
हो हो हो.
आ तीन स्पॉट गेले होते.
अच्छा!
हम्म, छान आहे तिकडे बघण्या लाईक हिरव -हिरव.
हो इकडं तेच खूप छान आहे इकडे.
डोंगरळ भाग आहे ना पूर्ण? हम्म, छान आहे. पण ते शिवनेरीला नुसत्या पायऱ्या चढावं लागते तेवढं काही वरती पाहण्या लायक नाहीय फक्त ते पाळ नाही फक्त.
आपली इकडे नाही ना शिवनेरी, नाही या साईडला नाही शिवनेरीच इकड त्र्यंबक आहे. त्र्यंबकेश्वर म नंतर ये सोमेश्वर
मग आम्ही पण तिकड ओझरला गेलो होतो तर तिथूनच गे तू वेगळा हा वेगळाया ओझर त मला वाटत. हा नाशिकला त्र्यंबकेश्वर
ते पुण्याच ओझर येते.
हा पुण्या साईड हा हा.
हा
ते तुम्ही नाशिकला म्हणजे हा त्र्यंबकेश्वर पूर्ण हे आहे ना
सोमेश्वर तर हो. आ कुंभमेळा वगैरे तिथं हो पंचवटी मी तुम्हाला तेच बोल
हा ममी तुम्ही मला ते हा हा चांगलं. पाहण्यालाय काय, तुम्हाला बरं आहे जवळच्या जवळ तुम्हाला काही तेवढं वाटत न ह
आम्ही ओझरमध्ये असून आम्ही जात नाही.
तेच म्हणलं जात नाही नावा
हो. हॅलो!
ऊ तिकडे हॅलो! आता आम्ही गावाकडे हो देऊ वाडंदी इतकं मस्त वाटत होतं बापरे कधी बघू कधी बघू आता इथे जवळ पाऊस झाल्यावर काही वाटत नाही.
हा ना तेच ना.
हॅलो
हा बोला तुम्ही काय करता मग घरी घरीच असता का काही जॉब वगैरे करतात.
हा मी पण जात जात होते कंपनी मध्ये आता मी गावाकडे गेली होती ना
अच्छा
उन्हाळ्यामध्ये गावाकडे गेली होती त्याच्यामुळे आता घरीच आहे बघितली नाही कंपनी
अच्छा अच्छा मग घरगुती वगैरे काही करत नाही का तुम्ही
आम्हाला शेती वगैरे पण गावाला आहे.
अच्छा अच्छा
क पाहिजे सैली असते अ गावाकडे शेती बी आहे पण सासू-सासरे पण
अच्छा मग फ्लॅटमध्ये राहता का तुम्ही का भाड्याने राहता.
भाड्याने
अच्छा
हा गावाकडे घरदार आहे ना सगळं हा इकडे हा जोपर्यंत जमते तोपर्यंत
अच्छा अच्छा किती वर्ष झाले लग्नाला
मला आता तीन कं्प्लीट होते.
अच्छा अच्छा अरे वा.
तीन कं्प्लीट होते आता चौथा ला लागलय.
अच्छा अच्छा मग बाकी फ्रेंड सलकर झाले का नाही तिथे
पुष्कळ झालेये प्रत्येक कंपनीत गेल्यावर इतके वाढत पण काही कामाच नाही.
अयया
काम कंपनी सुटली की मग काही फायद्याच नाही रात माणूस
हा हा हा
कंपनी पुुरतच मर्यादित राहते ना कोणी इकडे लावून नाही घेतणार तेवढं काही
हा तेवढं पुरतं तेवढं.
हा तर कंपनी सुटली कि झाला तर फण काही काही आहेत म्हणा हडूदा
अच्छा अच्छा
हम्म काय काय आहेत काही काही गेले.
ह बाकी मग तुमचं काय चाललं अजून नाही पडले असं मग थोड्या वे वस्तात जेवण वगैरे करू सकाळी लवकर हा.
लवकर उठले का?
मी रोजच सकाळी लकर र उठतय आपलं रुटीन मी पाच वाजता उठते फिरून येते डॉगला फिरून आणते डॉगचं जेवण वगैरे मग फॅमिली घरच्यांचं नाश्त पाणी वगैरे मग जॉ
आमच्या वेळी रोज लवकर उठायचं रोज लवकर उठून चांगलं हाय ना. घरचं पणं, बाहेरच पण थकत असाल खूप.
म आता थकन तर हायच. म्हणलं बघु परत म ब्लाऊज शिवायचे, साडीला पिको फॉल करायचं.
हां का? चांगलं हाय मग, घरच्या घरी खूप सारं, मल्टी टॅलेंटेड.
हा मग ते तर करावंच लागतं ना, मग कुठे ना कुठं वाया नाई जात ना? मग आपलं काही मेहनत.
हा नाही जात. ते चांगलं हाय ना, ब्लाऊज वगैरे आता हम्. आपल्या घरचेच ब्लाऊज शिवले, हा. तेच घरचे शिवले तरी, आता शिलाई किती झाली आहे बघा ना? आपल्या घरचेच छान शिवलेत, अ घरचे शिवले तरी तेवढं आपलं चांगलं होते ना.
हुं म्हणजे बाहेर जास्त पैसे देण्यापेक्षा जे आपण इथे पण काय व्यवस्थित कोणी शिवते नाही हम्म. थोडे पैसे देऊन पण, व्यवस्थित कम्फर्टेबल नाही वाटतय ते. चांगले नाही शिवतेती, आता अ पैसे एवढे देऊन पणं हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो, येतोय का आवाज? हॅलो. हॅलो, येतोय आवाज? हो
हॅलो.
हॅलो. तुमचा येतोय मला आवाज?
आवाज नाही येतय का? आवाज नाही येत.
हो येतोय मला आवाज, माझा नाही येत, हो येतोय आवाज.
हॅलो. आवाज अ तुटत तुटत येताय, तुटत तुटत येताय आवाज.
हो, तुमच्या इथं रेंज नाही हाय.
हॅलो. हा आमच्या रूम मधे रेंजस नाही रहात. हा आता येताय बोला, वरती आले.
अच्छा अच्छा अच्छा.
आता येतय.
तेच म्हटलं, हो ओ येतोय आवाज.
अ
बाकी काय म्हणता अजून?
रेंजचा खूप प्रॉब्लेम हाय इथं.
हं अ. हॅलो. फोन करत जा. हा. फोन करत जा म्हटलं. सपलं का ग? हॅलो? करू का बंद? हॅलो, येतोय आवाज? कट झाला, हॅलो? कट केला का ग? करू बंद.